हॅलो
ह
आवाज येतोय?
आवाज येत नाही
रेंज आहे का बघा तुम्हाला
हा
हॅलो
मधून मधून मधून आवाज आखवून जातो.
तुमच येतच नव्हता आता श यायला लागलं रेंज मध्ये नसाल तुम्ही मग
घरामध्ये ट उरली बघलून
रेज नव्हती ना? पहिला कॉल कटवून गेला असाच तुमचा आवाजच नव्हता कट झालं आता येत नव्हता आवाज आता यायला लागलाय
हा का घरात रेंज राहात नाही अ काय करते ह् काय करते तू
तांबाचे काम चालू ताळम बांधायच चालू येईल
आजच भी लागले काय.
हम्म आ. तर त्याला लागत टाइम लागेत ना बांधता बांधता काटे राहता ना. त्याची पटपट नाही ओळखत. नाही त कलरची दोरी भेटी ब ना दोऱ्या.
हा हा.
त्यांनी
ह दोघीच आहे का चौघं पण.
दोघेच आहे.
हम्म ह्. हम्.
आणि ड्र्रीप चेक करायचं होतं परत.
हा.
ते झालं.
हा का.
हॅलो बांधल बिलगल. त्याच्या झाडा म्हणून मोठे झाले ना मांायचा वेर लागत काटे असल्यामु. पटपटणी बांधेत. हम्म हम. तसदर की होतं काटाचा तो काटा म्हणजे काटा टोचत नाही ते टोचला का. काटा निघून जात पण त्याच आहे ना काट्याला पुढं टोक राहतं छोटं. ते मध्ये अडकून राहतात मग त्याच्या ल दोन दिवसात कोुप होन जातं.
हा का.
हम्म ते असं काढून ये ना दिसत नाही काढायला काढायला निघत नाही तो दिसतच नाही.
चां हम हम.
पण म एका दोन दिवसात लगेच कोप होऊन जातं त्याचं.
हा का. थोडस जपून पावा.
किती जपून बांधलं तर येते म भरत.
हा ते तर आहे आणयच ना तुमचे चांग
ज तर काट
च्या असा असत कांध काढून घ्या तला एखदा कॅरेट निघलत निघडपघत निघ हम ह एक का अ का कांद्या आवरत तुमची
हा बाहेचीवर शाळेतले आहे
का
हम्म
आम जा ते चालतील कापण मग ते चालून जात हा से खंड खराब जाते बन हा चला काढून देते मग ठेवित परत बाकी पेरण्या झालया का वाढवावत.
पेरण्या झाे प
नाही ग बुला सकाळी ते बांधायला जाा नाही राहिल त्याच्यामध्ये डबल करतेसक
हम् हम हम ह् ह्म
पावसा उघडून ग्याला पेअरणे करायला
पेरणी केलेय आम्ही पाऊस उघडलाय असं स् लावाला लागत तिला आता नाही दोन तीन दिवसात पाऊस आलात
हा स्पलिंकरचे पण मग एवढे खास नाही होते व राना वरच्या पावसासारखं हो त
नूट नूट तठीक आहे सगळीकडे सारखं पाणी पडत कुढ पडत क नाही कुठं जास्त होऊ जातं कमी
थांबा बरं का एक मिनिट कायचशी विचार कर पश आची ब ब पिशक अ काय लाग का ह